पला मी म्हणल येत नाही काय कि मला डब्बल लावतायेत होत.
एक -एक कॉल कराला लागते पुरा आता आपल्याले.
आव आणि एकाच याला बोलले तर पाच वेळेस फोन लावलं तर?
आता एका येळेला चार वेळा आहे ना बोलासाठी? चार वेळा लावू शकतो, चार वेळा बोलू शकतो ना आपण? आ
हा, ओके मलाच बोलूतरा
हम्म, नाही तुले भोर जास्त नाही करत. ते आपलं राहिलं होतं ना बोलण अर्ध
हाव राहिलेल -राहिलेल बोलून टाकू.
हो बोल कुठं होतो आपूण?
कुठ होते बा मी बी विसरून गेले.
ह हा ते चालू होतं पावडरचा विषय.
हम्म पावडर विषय मला दूध आवडत नाही तरी मी दुधामध्ये घेते. आ
कोणते डब्बी यतीे
कोणते कोणते फ्लेवर आहेत ते दुधामध्ये टाकून तुम्ही घेतात
ते माझी तर यायचे होते व पांढरेच होते पूर्ण
हो का मला चॉकलेटचा फ्लेवर होता. हा आता बदाम अक्रोट त्याचा आहे. एक तर गुलाबजाम सारखच आहे.
हा
तेला मस्त लागते आईस्क्रीम सारखं लागते दुधामाही टाकून पलं की
हो का?
हा ते पिथे ते पहिलेलं घाण लागायचं हो ते चॉकलेटच.
कुठे माझं ह हां
ते दूध आयरीच आवडत नाही आणि आता दूधच घेन लागाल. काय दिवस केसर सर काही दिवस केसरस प्यायला.
हम् चांगलं असतं केसर ज दूध.
अंगला
हम् आता आता नाही पिताय ना?
नाही.
त हम्म
नाही केसरचा एक एक दीड महिना पिला आता नाही पेत.
हम्म ब हो मागता आहेच.
हम्म थोडा आणलं होत ते पेल रा
हम्म हम्म
हम्म त्यांना लेकरू चांगलं होते ना म्हणा
हा हो
हम्म सध्या डब्बे चालू आहेत ति ना
हो का
हम्म
हम्म
मग जेवण वगैरे झालं सकाळच काय केल तर जेवायला?
आज मी कवळ्याची भाजी केली होती ते दुधी भोपळा असते ना.
हम्म हम्म
त्याची भाजी केली त अ देविकले भेंडी केली त
हम्म
हम्म ते भाजी खात नाही ते.
हो का
हम् तेठी केत
मी मुगवड
डा ह
मग
तु जेवण म्हणजे सगळं चालते का मग पसते का जेवण
हा
हम्
मला जाते जेवण पण एखंद्याच काय होते की मग ते जेवणच जात नाही मी दिवसभर उपाशीच राहते
हम्म हम्म
एांंद्या वेळेस त्या दिवशी तसचू लागलं दोन तीन दिवस झालं हा वेगळंच होऊ लागलं मग जेवण जाय नाही गेलं काही नाही मग दवाखान्यात जाऊन आले मग तना गोळ्या हाती दिले
ह ब मला तर जेव हो बर आहे
हम्म अ रेखा त्याला काय झालं
हे तब्येत खराब झाली दयची कायतरी बहुतेक हे झालेलं आहे ते काय न झालं काय माहिती पण तब्येत खराब काय ब टन काय संडस लागलेली आहे राहिली दवाखान्यात गेल देखात
हा का
हम्म
आजकाल सगळे आता वातावरणामुळे सगळीकडे ते व्हायला ताप सर्दी घसा एकेकाला एकेकाला एकेकाची बारी होऊन चालली
हम्म
यांला बी होते चार पाच दिवस दिवस झाला तेच होत डबल कमी झाल त डबल आली सर्दी
ह इला आली रात्री झोपली नाही दे सर्दी न
झोपेत नाही सर्दी इथे झाली की
हा ते नाकफॅक होते ना
हो आणि नाकाळमध्ये हवा पाहिजे जायला
ह् ह ह हम्म ते त त्याच आहे हो
हो का
हम् मला का पाच हजार रुपये महिना आहे
स्वयंपाक म्हणजे काय काय का स्वयंपाकच करतात ना फक्त नाश्ता वगैरे काही
नाही ते जे काम सांगितलं ते
म्हणजे त्या बाईना जे सांगितलं ते करायचं
हा तिनं जर म्हटले पुष्पाचकर काही कर तर ते कराय लागते
हो का नाही माझ्या आई साराखाच आहे नाही
हम्
माझ्या आईला लईच काम लावते ती बाई स्वयंपाक स्वयपाक स्वयपाक आणि फरशीच फक्त झाडसून पूसून काढायच आईला ते सगळं सांगते देव पूजा करा एखाद्या वेळेस लेकराला दूध द्या प्यायला जेवायला वयला नाश्ता नाष्टा करा कुठं तूपच करा कुठं काहीच करा
हम्म हम्म
परवडत नाही पाच हजार रुपयेच आईला पण
हो का
हो आता धोंड्याचा महिना निघून गेला. धोंडे पण ती आई नच आईनच केले.
हम्म
हा जास्तीचे काम सांगते असे
काही काही बाया म्हणजे हे राहतात लई काम सांगतात.
हम्म पैसे देत नाही वाढून फक्त तेवढंच तेवढेच म्हणते पाच हजारामध्येच करा म्हणते.
हम्म जॉईन करायला नाही पाहिजे मग ते एवढं सांगितल्यावर
ओ ते काय झालं आई पस्ता आहिली आता आईला सोडायचं आहे ते काम पण ती सोडून देई ना झाली. तिचे पंधरा हजार रुपये घेतलेले होते काही की आईन
हम्म हम्म
हा तर ते द्यायचे आहे आता आणि ते आता आई म्हणे दोन महिन्यात देऊन टाकतो म्हणे मग सोडून टाकतो काम.
हम्म हम्म
पैसे दिल्याने तिचं ती थोडी म्हणार आहे की कराच म्हणून काम
हम्म पैसे दिल्यावर नाही म्हणत हम्म
लयचं बुनबुनी बाई ती
हम्म
काय?
ते निघालेलं आहे. कार्ड काढा म्हणे हे बस
हो हो काढलं
काढलं का?
हो ते आर्ध्या टिकिटाच ना? हो काढलं तुमचं नाही काढलं का?
काढलं मी पण आलं माझं बी
हो माझं म महिना झालं येवून दोनशे रुपये- दोनशे रुपये घेतले होते काढायला
दोनशे घेतले का?
अ तुमच्या इकडं?
आपली त अडीशे घेतले ते? अडीशे घेतले?
आहो कुठं अडीचशे कुठे तीनशे रुपये त्या बरोबर ना तीनशे रुपये घेतली.
हा बरोबर आहे सगळीकडे वेगवेगळी रेट आहे. हम्म
आम मी जेव्हा केलं तर आमच्या इकडे तेव्हा दोनशे तीस रुपये काहीतरी घेतले होते. आणि आता दोन तीन दिवस झाल बायांनी केले ते तीनशे रुपये घातले त्यांचे
हम्म, हम्म.
रे तू रेट, वाढत चालीय की. असही आपल्याला, अर्धचाय की बरं.
हो. हाय अर्ध. पण पुढे चालून काय, कोणती, योजना हे होईल? ते सांगताना येत नाही.
अर्ध बंद झाले की मग ते, अ म कार्ड दाखवता येते. फुकट- फुकटच तरी पाहिजे होतं.
हम्म. झाल हो यायलय. हा. यायला झालेलंयना. माताऱ्या माणसाला तरी त्याच्याकून आता दोन, रुपये तीन रुपये काढतेस ते.
आता पैसे द - दो एक रुपया रा- दोन रुपये बी देइन झालेत. चिकट लोकं.
हम्म. पॅन कार्डय. हा. एक - दोन दि. हो.
हं. हो, ते कंडक्टरची ती बाई होत ती मा बाजूला बसलेली, परवणीला जाऊ लागलेली. तर ती बाई म्हणते, इतके कमी केले म्हणते पैसे आता, एक रुपया बी द्या वाटना झाल्या मनती.
तसं हं. हे फक्त बुलढाण्याला जायला. हं. ते हाय पण असा ते हाय. असं हाय. असं.
मग, आली का नाही, देविका?
देवीका त आलीच नाही. मी आली तेव्हापासून.
हो का? अन् तुम्ही संध्याकाळी, किती वाजता जाता कामाला?
संध्याकाळ मी दुपारी जात असतो, अडीच वाजता. अन् साडी - साडेपाचला येतो.
अन् संध्याकाळचं स्वयपाक?
संध्याकाळचा स्वयंपाक. साडेपाच ला येतो ना. साडेपाचच्या नंतर करतो ना.
घरचा नाही, तिथला ओ.
तिथला नाही. तिथं स्वयंपाक नाही कराव लागत, संध्याकाळी.
कस काय?
ते संध्याकाळी ते हे खातात, इडली, ढोसा असं काही. स्वयंपाक करावं नाही लागत मग. हा, रोज म्हणजे रात्रीच ते हलकं जेवण जेवतात.
मग परवडते, तुम्हाला पाचमध्ये.
हम्म.
हम्म.
मग, अजून?
अजून तर काही नाही. उद्या याच्यावरच पाहत असतो तुले. कधी बी तू व्हिडिओ टाकले कि, त्याच्यावर असतो लाईक. तुला नंबरच नाही माझ्याजवळ.
माझ्याजवळ बी नव्हता. तुमच्या दोघां नव्हता. पण त्या ग्रुप मधून घेतला मी यांचा
मले एका जणाचा मेसेज आला तिकडून. हाय. अन् मग फोन आलता. म उडून टाकलं त्याले. मनलं कोण फोन करत बसल. म हॅलो म्ह तई म फोन कर जाा म्ह बर बाबा करतो घरी गेल्यावर हो म्हे जे राहिलेले आहेत म्ह त्या जे जेवढे राहिले ना त्याचे नंबर आहेत म्ह त्याच्यात
हो का?
तर तुमचाही नंबर होता म्हणे मग मी सगळ म्हणजे हाय पाठवला म्हणे त्याच्यावर ब
हम्म
हम्म मग तुम्ही फ्री झाल्या कि मले फोन कर जा म्हणे
सगळे जण तशीच म्हनायलीत.
हो ते जेवढ्या जेवढ्या जणांची नंबर आहेत त्याच्यात नि
जे नाही ते फोन करायलेत जे बोलत नाही तेही करायलेत.
हो
कळाल.
ब
मग
काही नाही ग. हो मय माझ बाप्पा मस्त आहे.
हाव का काही नाही का तिला
तिला काही नाही.
होा काय? त्या दिवशी बोलू लागले आम्हाला म्हणे काय आहे का गुड न्यूज. ते म्हणे आम्हाला आहे म्हणे तुमची सांगा म्हणे आहे का? हम्म
हम्म छे ते हे करून राहिले ना सध्या अ काहीतरी पेपर देऊन राहिली ते
मोबाईल घेतला काय कि तिनं.
हो दिसला मला ॲप्पल बाप्पा
हो आता स्टेटच पाहिलं मी
हम्म
ह
ऍप्पल फोन दिसला मला तरी वाटलाच.
कुठल ॲपल आणि कुठलं काय ओ हेच बरं आहे टपर आपलं
ह हम्म
ते फोटो साठी चांगलं आहे आम्हाला काय आमच्या तर कॅमेरा आहे.
हम्म कूठ आहे.
मंग कधी येताय इकड
अम् होऊदे ना आता तुझ बाळ येऊदे ना मंग येइल.
हो का? आता या ना चोळीच्या कार्यक्रमाला परभणीला चोळीच्या कार्यक्रमाला या ना चोळी राहिली ना मई
केलीच नाही का?
नाही ना सातव्या महिन्यात फोटोंच काढलीच नव्हत म्हणून मी केलीच नाही. आई म्हणे नव्या महिण्यात करू म्हणे. हा, म आता एक ते पाच तारखेपर्यंत करायचे.